मिक्सर हॅलो येते का ऐकू काही नाही आता मिक्सर लावणार मिक्सर लावणार आणि चिकनच सुका करणार
हा हा हा ह मग दसऱ्याच सण आपण काय काय करायचं यावेळेस
हवे करूय की ह्यावेळी काय कसं ग्रँड करणार आहेत का तेवढं सिम्पल करणार आहेत काय माहित
ग्रँड केली तरी आमची प्लॅनिंग फिक्सच असते
आमच असते सोडा गेल्यावर सांगाल तिथो असं कोणते पैसे देणार आहेत असं देणार आहे असं देणार आहेत
थोडे पैसे राहिले त्यांचे ग
हप मटन करूया आता झालं तर मला वाटतं ह्या ळी काही होते का नाही होत असं वाटत एक-एकदा.
का ग?
हम् असं वाटते हो जरा गल्लीत असं हे काय काय झाल्यामुळं वातावरणं
नाय नाय होतंय दुर्गामाता नाय ते करायचं आमच्या गल्लीतच मस्त
हम्म हम्म हम्म. मग य नऊ दिवस ह्यावेळी कुठली कुठली साड्या आल्यात घेऊन ठेवायला पाहिजे सगळी साड्या न ते पहिलाच ह्यावेळे जर काय घा. घागरा भाड्याने गेल्यावेळी आणला. हम्म गेल्यावेळी आणलं तर घागरा. यावेळी पहिलाच जाऊन ऑर्डर देऊन यायला पाहिजे, पहिलाच जाऊन ऑर्डर देऊन यायला पाहिजे.
ते एक म महिनाभर आधी जाऊन ऑर्डर देऊन येऊया, होय गणपती झाले की नाही कुणाकुणाला पाहिजे बघायचं आणि ऑर्डर करायचं.
अ पहिलाच बघून ठरवून आलं म्हणजे चांगले चांगले भेडतात ओ
भाड्याने आणणारं काय, विकत घेणार तू?
भाड्यानचं की.
विकत घे म्हणता तुम्ही, विकत सगळी घ्याल रीडी तर घ्यायला पाहिजे की ओ सगळी.
सगळी घेणार आहेत गेल्यावर्षी सांगितले नाय का?
सांगितले सोडा आणि मन बदलते लई बायकांचं. हम्म. बदलत राहते मन सगळ्यांचं. हां मी आणि भरायचो म्हणतो काय म लक्षातच येतं नाय पैसे. लक्षातच येत नाय पैसे भराय, बायका भरायल्यात का बंद केल्यात?
काय भरत्या? दसऱ्याचे पैसे भरत्या. पदाई भरत्या, पद भरत्या, हिराई भरत्या, लक्ष्मीयाई भरत्या.
हा हा किती, किती झाले मग असं?
झालंय की.
किती झालंय काय लक्षात नाही पण झालंय हम्म.
हम्म ह्यावेळी पण करूया, चांगलं करूया. त्या टायमाला एक्झाम तेन आल नसतं तर बरंय एवढंच.
हो प्लॅनिंग छान करायल पाहिजे गं.
यावेळी काय तुझा डिफरेंट आणि प एक वर्षी केलंत माहि सगळी कासूटा साडी घालून असं काय तर करायला पाहिजे ओ ह्यावेळी
पहिला का पहिल्या दिवशी काटू कासोटा साडी घालून आणायचं देवीला.
हा होय का नाय एक मिनटं मिक्सर लावून घेतो जराचं. एक मिनटं थांबा मिक्सर लावून घेतो मग बोलाले.
हम्म.
कोण व्हिडिओ कॉलिंग करायले की काय तुम्हाला करालेत की मला? तुम्हाला कोण कॉल करालेत काय? अ. तेच म्हटलं मला पणे आले ते
थांबा
हम्म हम मग हॅलो बोल कि
बोला मिक्सर लावालोय ओ जरा मिक्सर लावायलोय जरा म्हणताना
एक मिनिट जरा बारीक होऊ दे मग बोलतो एक मिनिट हा बोला की झालं
आता मुलगी रडाल्या ग माझी अजून दोन
झालं मग भाकरीे?
रडा लागल्या एकच मिनट मी तुला परत कॉल करतो वेदिका ग गेली म्हणून रडा लागल्या
बर बर
हम्म फोन करतो थांब मी तुला
हा